हॅलो.
हा येतोय हा वा.
हो येतोय येतोय बोला ना.
हा बोल काय करता.
हम.
काय बोलू करता झोपत नाही का तुम्ही दुपारचीून
हम्म नाही झोप कधी कधी झोपते. तशी झोप नाही येत मला मग हेच आपलं दुपारी काय असेल शिवायचं, वगैरे थोडंफार ते करायचं. काय कट करून ठेवायचं. नाही तर मग पुस्तक वाचायचं.
काय जेवण.
नाही शिलाईचं.
अच्छा.
शिवायच फेर तर जेवायच. वाटलं का नाही. कपडे वगैरे शिवायचे असतील काही ना आता मग ते करते थोडंफार दुपारी
हा म्ह पण करते, आता जास्त ऑर्डर नसल्या का मग कोदरी शिवा किंवा आता पायपस नाही शिवा असं करते पायपस च्या वगैरे पण ऑर्डर आता आलाय ना मला आता पाऊस चालू झाला तर तेवढ्या त कोण आणत नाही मग जुने जे कपडे असतात ना.
हम्म.
त्यांचं वगैरे पायपसून शिवा असं असत.
त्यांचं कस करता एकावर कपडे टाकून
हो चौकोणी अपुरी पायपसणी असते. असते ना तशीच कापतो. आणि आतमधी टाकते कपडे
अच्छा म हम हम मी काय बघितलं. कापलेले आहेत ना तर ते असे छोटे छोटे फुलासारखे बनवता आणि मग ते एकाला एक जोडत जोडत गोल गोल गोलगोल बनवता.
ह् आहे तसं नाही ना आप दि वा असते ना. चौकनेच बनवते आणि शिलाई मारते हा झालं चारज हा एवढं कोण ते भाग्याच बोलता ना तुम्ही
हम्म कारण मग त्याचे शिवायला खूप कष्ट आहेत तर तेवढे पैसे पण मिळाला पाहिजे ना
हो आणि इकडे नाही देत एवढे पैशे वगैरे
हम
गावातल्या बायका त नाय देत
विकत आणायला देतील पण इकडे नाही देत असं
हो शिलाईच्या नाय देत
हम
आज देते उद्या देते उद्या देते परवा अस करतात
हा, हा
दुसरीकडन बरोबर शिवून घेतात म तिकडून लगेच पैसे ह्या हितल्या गावातल्या असल्या का आशा बाहेरच्या देतात पैसे गावातल्या नाही देत
ओळखीच्या असल की मग काय
हा आणि मागायला पण लाज वाटते ना कसं मागायचं ओळखीच आहेत तर
हा तेच असतं आपलेच पैसे असून आपल्याला मागायला लाज वाटते
हो मी तर मागताच नाही द्या म कधी देताव ते म बोलतात हा तुझं पैसे द्यायचे आहेत होना हा काय आता पुढे बोलणार आपण पण
हम
काय बोलू पण नाही ना शकत
तेच ना स्वतःहूनच लवकर देऊन टाकायला पाहिजे म्हणजे घेऊन गेले लगेच दिलं तर कसं बरं वाटत ना
हो आणि आपल्याला पण सगळ आणायला लागतं ना अस्तर, लेस रिबीन, नॉट वगैरे
आणि आता सगळ्याचे हेचे भाव वाढले त्यामुळे आपल्याला खीशातन टाकून आणि मग सगळं करणं
हो आता अस्तर पण वाढलाय खूप
हम
आमच्याकडे अस्तर पण वाढलं सगळंच वाढलाय तसा तेल बोला भाजी बोला सामान सगळं कडधान्य वगैरे पण महाग झालेत
सगळच महागाई वाढलीय
महागाई तर जामच झालीय तेल पहिले शंभर रूपयेला बॅग भेटा यची आज ती दीडशे, एकशे सत्तर, एकशे ऐंशी अशीे भेटते
हम एकशे सत्तर पर्यंत आहे
खूपच महाग झालय, भाजी पण खूप महाग झालय दहा रुपयाची जुडी आता वीस पंचवीस रुपये झालीय
त्यात आता पाऊस पडत नाही अजून महाग होणार
हा तुमच्याकडे आहे का पाऊस
नाही ना एक दिवशी आला आणि आता तीन दिवस झाले तेव्हापासन पाऊसच नाय
आमच्याकडे पण दोन दिवस पडला आणि आता तीन दिवस पाऊसच नाही ऊन पडलय कडक
इकडे पण कडक ऊन पडलंय
बोल आता पावसालाच चालू झाला जरा गरमीपासून सुटका होईल तर कसला गरम आहेत
पावसाळ्यात येत नाय म्हणजे चालूच नाही झालंय अजून एकच दिवस आला जून महिना संपून गेला तरी
जून पण आता संपायला आला, तरी पाऊस नाय.
होना असं राहिलं तर म सगळंच अवघड होईल.
हो. पाणी नाही भेटणार, सगळ्यांचं वांद हुनार येत. पाणी नसलं तर कसं काय होणार?
तेच ना पाण्यावरच सगळं असतं.
हो. आता तर सेलिब्रिटी लोक पण बोलतात पाणी नाही, पाणी नाही तेनाच नाही तर आपल्याला पण भेटल ना. धरणामध्ये पण पाणी सगळ कमी झालाय.
धरणांमधल पाणी आटलं ना, म्हणजे संपलंच म्हणा. त्यामुळे आता आमच्याकडे तर हे चालू केलय पाणी कपात. मग आठवड्यातन दोन दिवस पाणी बंद.
हो का?
हम्.
मग खूप अडचण होत असेल तुम्हाला?
हो ना साठवून ठेवावं लागतं, मग तेवढ्या दिवसांचं परत
आता ह्या महिन्यामध्ये असये, जर अजून पाऊस नाही आला तर पुढच्या महिन्यामध्ये तर चा म्हणजे दोन दिवसानंतर बंद, दोन दिवसानंतर बंद असं करणार आहे.
म असं कासं मधून माझं साधणार?
तेच ना आता पाणीच नाही राहिलं, धरणामध्ये तर एवढ्या लोकांना ते पुरवणार कस? मग जपूण जपू
हो हो आमच्याकड तस असत पाणी.
हम हम. ह गावामध्ये कसं विहिरी वगैरे पण असतं ना, तर चालतय.
हा आमच्याक नदी आहे ना जवळ आणि
हम्म.
हदी पण आहे मडीशी जवळ जायचं वात पण आता जर पाऊसच नाही पडला, तर आमच्याकडे पण पाणी बंद करतील.
हम हळूहळू तेच होईल ना, पाणी संपल तस
हा आणि कोणाला पाण्याचं महत्त्व पण नाही माहिती, कस पण वापरतात पाणी.
अगदी कपडे धुवायला जर काय का दोन बादली होणार अस सेल तर चार बादल्या वापरता.
हो पाण्याची किंमतच नाही राहिली. म आता जर पाणी कमी झाला, मग सगळ्यांना समजल. कसा युज करायचा? आहे तो
हम्म. आहे तेव्हाच जपून वापरायला पाहिजे, संपल्यावर मग
हो. तेव्हाच जर नीट वापरलं असत, तर आज आपल्याक किती असतं पण आपल्याकडच्या अस आहेत कि, आहे ना तर वापरून घ्यायचा.
हम्म तेच असत, जपून नाही ठेवायचं, आहे तर वापरूनच घ्या.
हम् आता बरोबर सगळ्यांना समजेल
हम्म.
पाऊस पडला नाय, गरम पण खूप होतय इकड.
गरमी इकडे पण आहेच, आज तर खूप कडक ऊन पडलेलय.
मोस्टली मे मध्ये तर किती गरम होत? त्याच्या तापमान वाढलेला
हो ना
तुमच्याकडे तापमान आहे कि नाही? खूप दुपारची तर बाहेर पडायला नको एवढी गरमी.
हो
माणूसच अक्का या ज दो म जे काला
हम्म
आता दुपारची बाहेर तर जायचच नाही.
हा दुपारी दुपारी आणि काय दुपारी काय काम पण नाही. हम्म सारखा लागदार तर पाऊस असला का त्याच पण कंटाळा येतो आणि नाही आलं तरी पण
मी असले तरी पण कंटालला.
ह
पाऊस असला का नसता तो ओला ओला ओला कुठं बाहेर पाडायला पण नाही भेटत आणि गरमीने गरम अस हो ना ऊण्हामुळ नाही तिथं जायला जमतं.
हो ना
सगली करुन आहेत
काय म्हणता?
सगळीकडून टेन्शनच आहे पाऊस पडो नाही पडो नाही पडला तरी पण तापमान पण खूप वाढले ना.
ह माणसाच असच असतं एक पण हे त्याला सहन नाही होत जास्तीच.
हा माणसाला काहीच नाही ह
बाकी अजून काय करता तुम्ही?
बाकी काही नाही मग दुपारी असला वेळ तर पुस्तक वगैरे वाचणं. ड्रॉइंग करायला आवडतं.
कोणता पुस्तक वाचता?
असे मोठे ते ग्रंथ असताना ते किंवा मग हिस्टॉरिकल बुक्स
पण ड्रॉइंग पण करता का तुम्ही?
हा आवडते. ना आता बाळ करू देत नाही माझ्या सगळ वस्तू ओढत ना.
मुलगा झाला की असच असतं आपल्याला काही नाही करता तर त्यांच्या मागेच लक्ष द्यायला लागतं ना.
ह झोपल्यावरच थोडा वेळ मिळतो तेवढाच.
पण चांगलं आहे अंगात तुमच्या कला आहे तर ड्रॉइंग वगैरे करत राहिला तर जरा आपला पण वेळ निघून जातो ना.
हम्म चालय थोड्या दिवसानंतर क्लासेस चालू करायचे ड्रॉइंगचे.
तुम्ही घेता का क्लास?
अजून केले नाहीये चालू घ घेणं चालू करणारे.
अरे वा मस्त
हम्म
चांगला आहे हां
हम्म
एवढंच तुम्हाला
हा तेच ना घरी बसून असं कंटाळा येतो नुसतं.
हा ह.
हम्म!
हो सर.
हो चालेल करा परत, हो बाय!